हा लागलात त्या! होय वेदीचा, म्हणजे वेदीचा, पण लागण झालता मला. मग तुझा लागलाय खरं हो आता परत एकदा बघतो की नंतर.
किती मिनटं बोलताय तुम्ही.
मित्र पईला कॉल दहा दहा मिनिटं, बोललेलो त्यानंतर मग दोन दोन मिनिटं, चार चार मिनिट, अस. किती मिनटं बोलायचं खरं.
मी तर पय एकदाच दहा मिनट बोलोय. परत पाच, पाच मिनटं बोलोय.
चालतय तस
हो चालतय की
हम्म खरं तिथं आपलं सेकंद रेकॉर्ड होतात होय खरं तिथ सेक होय सेकंद रे कॉर्ड होतात आपला पण किती सेकंद बोललोय ते होय
दहा-दहा मिनटं काय बोलायचं अगं बाई सुचत नाही काय वैताग-वैताग येते रोज-रोज काय बोलायचं ग?
तीस कॉल करायचे नव
होय तीस कराय चे
च झालं नाही काय?
माझे पण पंधरा झाल्यात?
नाही-नाही तीस पूर्ण कुणाचं झालं नाही
झाल्यात की टाकाल्यात नव्हं ग्रुपवर अ टास्क कंप्लीटेड म्हणून
प्लीट झालेला कुठं टाकल्यात अजून?
आहे बाळ टास्क कंप्लीट टेड कधी होतोय जेव्हा तीस कॉल होणार तेव्हाच टास्क कम्प्लीट म्हणू असं येणार, त्यांची झाल्याती तीस-तीस कॉल
माझं झालेलत कल्याण एक एक जन नवीन जॉईन झालंत ब त्यांचं प्रोफाईल टास्क कंप्लीट झालेत
मला वाटलं की हे टास्क कंप्लीट झालात म्हणून म अजून कुणाचाच व्हाय नाही वाटतं कंम्प्लीट होय
नाही अजून त्या भक्तीला विचारायला पाहिजे भक्तीच पण झाले भो ठीक
तीस काॅल व्हायला पाहिजेत बघं
मला आता पंधरा झाल्यातं
सेम पंधरा झाल्यात.
एका काॅलला किती येणार आहेत? पैश्या
ऐंशीे रुपये कायतरी आहे म्हणे बाई
अरे मग असं तीस काॅलचं मग किती? दोन नव दोन चारशे एवढ पैसे एवढे पैसे येतील का खरं?
तू कधी याय नाही तुला पहिला किती मिळा म्हणजे किती आलत तुला पहिला?
मला सगळं मिळून पहिला दो-दोन हजार एकशे पंधरा रुपये कायतर आलते बघ.
आई शपथ केलीयास की ग मग भरपूर मी एक हजार एकशे एक आलत मला पहिला.
मला मला सगळे टास्क आलते गं. होय आता ह्याचं बघायचं येऊ देत. म्हणजे झालं.
म्हणजे आता आप आधीचे टास्क आता कम्प्लीट केलं तर चालत नाही वाटतं मग.
काय तसं
काय माहित. ते आता बघायला पाहिजे नाही तर तवा पण बघितल नाही. आता पण काय माहित नाही मला. मग तुझ कॉलेजच कुठ घेणार हाईस? कॉलेज
अजून काय असं फिक्स नाही आहे खरं डिगेटिव्ह म्हणाले.
हम्म हम सायली वेदी आता पण करणार आहेत का एम सी ए?
होय होय करणार हाय.
कोल्हापूर नाही तर पु नाही दोन्हीपैकी एक डि के टी जमल तर डि के टी.
तुम्ही चालत जाणार हाय?
होय बघूया कि माहित नाही अजून मिळल तिकड जाणार आहे. बघालोय अजून कमी पडल्यात फोर्टी टू हाईत.
हम्म कास्ट मध्ये हाईस? माहित नाही काय तुला? नाईंटी
हम्म छान आहे कि मग तुला कुठे पण भेटतय. के आय टी ला घे की मग तिथं प्लेसमेंट येतात. नाही एक तासच हाय की. की फक्त एक येऊन जाऊन होतय तेवढ.
परत तिथच
हित पण डिकेटी पण चांगलच आहे. तेवढ खर
होय बघुया आता कुठे
वेदिका, सायली पण तिथे घेणार आहेत होय डिकेटीला
तीच पण काय फिक्स नाहीये अजून
कोणाचच फिक्स नाहीये अजून म्हणाल्यात सगळे डिकेटी डिकेटी
पल्लवीचं काय झालं.
वीनं मला कॉल केली तिचा लागला मला खर माझ म्हणजे माझ्याकडन तिला लागण झालता लय वेळा ट्राय केलो काय प्रॉब्लेम आला काय माहित की मधनच
म् ती मला काल लावलेली की
कोण पल्लवी
हा
हा हा- म्हणजे आपणच बोलाय नि
अगं तुझा नंबर काय म्हणजे सेव्ह आहे तो वेगळा आहे आणि हा काय वेगळा आहे नंबर
नाही
नाही मी व्हॉट्सअपला सेव्ह केलय की तुझ खरं नाव हुडकलो मी तिथे नाव पडत नाही नंबर पडतोय डायरेक्ट
माझ्यात पण आता फक्त ती अपडेट आलीय वाटत ग माझ्यात पण व्हाट्सअपलाच तेव्हा एक खरं इथं नसता नंबर पडतोय असं व्हायलंय कॉलच
की म तुझं पूर्ण नाव पडतंय.
हा तस
हम्म आणि मी जर केल तर फक्त नंबर असतोय.
होय. चालतय ठेऊ काय तू लाग
हा हा हा हा चालतय ठेवू काय?
हा हा